हॅलो.
आवाज येत ताई
हा येतोय येतोय, ताई आपले किती कॉल झाले हा हा
हम्म. दोन झाले आपले ऑलरेडी दोन झाले दोन. तुम्ही मला दोनदा कॉल केलाय. हो दोन झाले. हो.
हा हा हा, मग अजून एक करू शकते मी, तुम्हाला.
एका व्यक्तीला पाच कॉल, कर- म्हणजे तुम्ही मला अजून दो -दोन कॉल करू शकता.
करू शकते. हा चार कॉल करू शकतो ना? आपण.
नाही, पाच कॉल करू शकतो. एका व्यक्तीला पाच कॉल करायच. हो, एका व्यक्तीला पाच कॉल आहे.
हा हा तिथं तीन नाही तर, चार बोलले होते ना, म्हणून विचारलं मी.
नाही अ तुम्ही बघितल्या नसेल जी ह मी कंटिन्यू आता बर बरेच वेळा, आता दोनदा टास्क कम्प्लीट केले ना, फोन कॉलचे मी. तर पाच. एका व्यक्ती पाच कॉल करता येत. हो.
हा हा हा. कोणत्या विषयावर बोलुयात तुम्ही असं कोणतं पण टॉपिक वापरायचं का? हा हा झालं. फक्त भांडे वगैरे राहिले आहेत बाकी बाकीचे जेवतात. मी बाळाला झोपवायला आले ना, म्हणून म्हटलं करून घेऊ तोपर्यंत.
हुं. छोटं आहे का बाळ तुमचं?
होय. तीन साडेतीन वर्षाच आहे.
अच्छा! अच्छा! हो
म्हटलं कोणत्या पण टॉपिक वर बोललं तरी चालतं का? म्हणजे
अं टॉपिक कशे आहेत माहिती आहे का ताई, एकतर आपण खाद्य पदार्थांवर म्हणजे रेसिपीबद्दल बोलू शकतो कोणता पण पदार्थ. रेसिपी वैगेरे हा किंवा मग कुठे फिरायला गेलोय तर तेथली माहिती सांगू शकता म्हणजे आता तुम्ही फिरायला गेलाय कुठे तिथे मग असं तुम्हाला खूप एखादा स्पॉट खूप आवडला तर त्याबद्दल तुम्ही सांगू शक. किंवा मग आपण प्रवास करतो बघा ट्रॅव्हलिंग सांगू शकतो किंवा मग असं जनरल गप्पा सांगीतलय किंवा मग असं आपण जनरल गप्पा मारू शकतो. असंल त्यात दिलेलं आहे हो मग त्यात कस बोल त्या बोलता पण, आता तुम्ही आपला पहिले कॉल झाला, तर त्यात रेसिपीवर ते पण बोललो म्हणजे आता तुम्ही सांगितलं ठीक आहे. मला आमच्याकडे नाही काय करत. पण मी सांगितल. मी परत. ती पण एक रेसिपीच झाली खाद्यपदार्थच झाला ना. आणि आता आमच्या आपण रेसिपीवरती बरचस बोलू शकतो कारण की माझ्या मते तुमच्या भागात रेसिप करण्याची थोडस वेगळी पद्धत असते.
पद्धत हा.
हो आणि आमच्या इकडे थोडं वेगळं असतं.
तुमच्या इकडे कोणते म्हणजे तुम्ही कुठे राहता.
आम्ही म्हणजे विदर्भाकड साईडचे ना आम्ही.
हा हा तेच्या.
थोडस भरपूर चेंजेस असतो आपल्या म्हणजे एकच भाजी आहे पण आमची कडे बनवण्याची. पद्धत वेगळी असते तुमच्या इकडची आता असं युट्यूबमुळे भरपूर माहिती झालीय सेम प्रकार करून बघतो आपण ट्राय करून बघतोय पण मग तरी अस जे आहेच काही ठराविक पदार्थ आहे तुमच्या इकडचे जे आम्हाला माहित नाहीये
हा ना तुमच्या इकडे काय वेगळं असं काय बनवतात का
नाही वेगळं असं काही नाही मग म्हणजे असं आता आमच्या इकडे तुमच्या साईडचे काही लोक आहेत. तर म्हणजे आमचे द्राक्षे बाग वगैरे आहे ना तर त्याज्या कामासाठी तुमच्या भागातले काही लोक येतात तर ते असं वेगळच काहीतरी सांगता अं कोणत्या तरी सणाला बघा तुम्ही हे करता अस अं अं जे आपण काय बोलतो तेला वाळूक असं म्हणता बघा.
वाळूक.
ते एक फळ असं वेलाचं फळ आहे तर ते असं भाज. जून नैवेद्यासाठी असं काहीतरी करत त्यांनी मला ती रेसिपी पण सांगितली होती. त्याला काय म्हणत हे मी नंतर ट्राय केलं होत तेव्हा बट ते काही मला जमलं नाही तसं
वांग्याच भरीत.
नाही नाही. म्हणजे असं वेलाला एक मोठं फळ येतं बघा ना आमच्याकडे त्याला वाळूकच बोलताय तुमच्याकडे वेगळं काय. तर म्हणतात आणि ते पण सांगितलं होतं आणि. ते असं म्हणे याच्यात भाजायचं पूर्ण पाल्यामध्ये भाजायचं म्हणजे खास. तुमचा काहीतरी असतो अन् तेव्हा तो नैवेद्य. दाखवला जातो म्हणे त्याच असं ते सांगत होते ते लोक.
हो का नाही मला पण एवढ आयडियाच नाहीत
पण त्याला वेगळा काहीतरी शब्द आहे त्यामुळे माझ्या पण लक्षात. ते ना नक्की मला काय सांगायचं
बरोबर समजलं मला अ आता आमच्या इथे कसं असत अ ते व अग्याचं भरत वगैरे कसं बनवतात ते अस चुलीमध्ये भाजायला ठेवतात म्हणजे काय करायचं स्टार्टला त्यावांग्याला ना असो पहिला पेन नाही नाहीत असं चाकून वगैरेना टोयच्या टोयच्या मारून घ्यायच्या अशा म्हणजे थोडं थोडं कट करायचं त्याला आणि त्याला पूर्ण तेल वगैरे लावायचं आणि चुलीमध्ये भाजायला टाकायचं मग चांगलं असं जाळ वगैरे असेल तर भाजून निघत ते मग सगळं वरच वरचं ते करपत सगळं मग ते सगळं करप करप काढून घ्यायची जरा थंड झाल्यानंतर आणि ते करप काढ. दाखवल्यानंतर अ हे करायचं अं मग ते सगळं आतल्या मधल्यानं पकलेलं म्हणजे शिजलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर कांदा भरपूर असा चिरायचा आणि मग ते तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा आणि त्याच्या नंतर ते वांगण त्याच्यामध्ये टाकायचं आणि मॅश करायचं आणि तेल चटणी मीठ वगैरे टाकायचं आणि फ्राय करायचं झाल भरीत म्हणजे हे गोष्ट करतात आम पण ते बाळख काय म्हणजे मी पण ऐकलय पण मला जस आई आठवणत झालंय ते म्हणजे त्याला काय म्हणतात वगैरे नाही का
हो म वांग्याच बरी आ तुम्ही सांगितलं ना तशी स्टेप आमच्या इकडे पण आहे पण ते वाळूक म्हणजे आपण कसं म्हणतो टरबुजा आहे बघा टरबुज सारखंच एक छोटा फ राहत बघा ते आणि तुमच्या इकडे थोडं जास्त राहत ते म्हणजे जास्त
हा का हा हा ह ह ब बरच आणि काय भोपपळा
नाही भोपळा नाही म्हणजे ते असंच आपण तररबोज कसं खातो असं चिरून किं मग खरबूज आहे बघा खरबूज सारखाच एक प्रकार येते असं लांब असतं उभं
हा हा हा हम् हल असेल मला दुधी भोपा काही काय माहिती बाई नाही
तेच मला पण ना वाट ना थोडस वेगळं आहे त्यामुळे मग लक्षात पण नाही राहत
तुमचं गाव कोण ठल म्हणजे गावच दे म्हणजे वेग्या आहे ह्याच्यामध्ये परदेशात असता का तुम्ही म्हणजे परदेश नाही अस वेगळी भाषा पण तुमची वेगळी आहे समजलं मला
हो थोडी वेगळी आहे तुमचा पण बोलण्याचा टोन थोडा वेगळा नाही आमचं पण माय हो
म्हणजे तुमचं कसं एखाद्या अ शब्दाला सूर आहे असा कसं आमचं कसं एकदम स्टॉप एखादी्या गोष्ट बोलायच असेल तर स्टॉप लागतो असं हम
थोडासा चेंजेस होऊन जातो
हा ह ह ते योगा वगैरे तर म्हणजे तुम्ही सकाळचे लवकर वगैरे उठता योगा वगैरे करता
तुम्हाला एकच मुलगा आहे एकच बाळ आहे का तुम्हाला म्हणजे एकच मुलगा मुलगी आहे का
हो हो एकच आहे मला माझ सव्वीस वय असेल
हो तुम्ही काय घरीच असता का जॉब वगैरे
नाही जॉब करते मी टीचिंग साठीचाते हे प्रे स्कूल असतता ना त्याच्यावरती म्हणजे लहान मुलांच असं ना इंग्लिश मिीडियम
हा हा
त्याच्यावरती जाते मी
अच्छा अच्छा किंवा तुमची पण भरपूर ा अस ज म्हट क खप कार जेंस होत ते सकाळी जायचं म्हटलं तरी सगळं जग कोणी असो त्या ठिकाणी सगळं त्यांना वेळेवर भेट जॉबला जायचं म्हंटल्या हो पण लेडीजला म्हटलं की लेडीजचा टाईम आणि जेंट्सचा टाइम एकच असतो जॉबला जाण्याचा
होय खूप स्ट्रगल करावं लागतं पण असं होतं ना की बाबा नाही गेलं तर म्हणजे घरी बसून पण नको वाटतं ना म्हणजे असं आपण एवढं शिकायचं वगैरे ह आणि काहीच नाही करायचं मग ते नको वाटतं मग ते जरा स्ट्रगल झालं तरी पण छान वाटतं असं. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात शिकलय आणि काहीतरी करतोय हे छान वाटतं म्हणून
ते छान म्हणत स्वतःच्या पायावरती पण उभा असल्याच एक वेगळीच राहते ना आपली स्वतःची म्हटल्यावर एक फिलिंगच वेगळी असते
व असत आणि त्याची किंमत पण असते खर
हो ते दुसऱ्यांवर डिपेंड राहिलं म्हटलं की म थोडस
हा प्रत्येक गोष्टीला म्हणजे थांबावं लागण मला नाहीतर एखाद्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करण की नकों मग जाऊ दे. बघू नंतर वगैरे ह तस आपल्या जवळ असेल तर ण ज आपल्याला घ्यायची इच्छा असल आपण घेऊन मोकळ होऊन जातो. आणि थोडंफार स्ट्रगल पण असावं आयुष्यामध्ये मला असं वाटतं की, बाबा आता बा बायकांचं कसं होतं मग आपण जेमतेमच काम राहतं घरी रोज उठायचं स्वयपाक करायचा, धुणं भांडी करायची त्या हा हां म मग जरा टायमिंगच जर हे लावलं ना तर मग होऊन जात आता मी सकाळची ना अ माझे माझे आहेत आमची जॉईंट फॅमिली आहे. मग आम्ही घरातले काय करत माझं थोडंफार राहिलेलं ते करतात. पण जेवण बनवनं तर राहतच ना आपल्याला मग आणि बाळाला सोबत घेऊन जाते म्हटल्यानंतर ते सगळंच मला करावं लागतं मग मी काय करते. सकाळचे जरा लवकर उठावं लागतं मला फक्त, मी आठ ला घरातून बाहेर पडत. मग मी पूर्ण स्वयपाक वगैरे हा नाश्ता किंवा जी पातळ आमटी, भात, चपाती आणि ह्याना काही वेगळं असेल तर टिफिनला ते करून मी जाते फक्त मग भांडी देवपूजा आणि मग बाकीचं काय असेल धुनं वगैरे तर मग धुतात आमच्या आत्या असं पण हा स्वयंपाक वगैरे तर करून जावं लागतं म खूप धावपळ होते मला एक मिनिट पण असं सकाळचं ना उठले ना तर एखादं बघणार हसतं माझ्याकडे की मी पळतच असते नाही का हे झालं की ते ते झालं की ह्याला उठवायचं ह्याला वॉशिंग मशीन वगैरे घेऊन यायचं ब्रश कराय लावायचा अंघोळ घालायचे त्याला दूध वगैरे पाजूनच मी घेऊन जाते. मग सकाळचे असं बडबडच म्हणजे आपलं ते काम पण असतं. आपलं आपल्याला उरकायचं असतं म हा बाळ असतं सोबत मग त्याच उरकायचं. पाऊस असेल तर, पावसांमधून जायचं म खूप धावपळ होऊन जाते पण आता हा एवढे दोन तीन महिने थोडंफार स्ट्रगल राहतय पण ठीक आहे. हा आता दोन तीन दिवस पाऊस नाही तर खूप छान वाटत.
हो पाऊस म्हटला की मगस सफेट टायमिंग मॅनेजमेंट सर्व बिघडून जात
सगळं पुरून जातो पण तिथे सांगायला हे नाही ना आपल्याला अलाउड नाही. तुम्ही लवकर निघा बोलतात म्हणजे तुम्हाला वेळ लागतोय रस्त्याला
तिथे तर टाइमवरती. पोचायला लागत, आपले रिझन आपल्यापशीच ठेवायला लागता मग
होय तेवढंत, म्हणजे कामावर जाणार असेल ना तर आपली कारण देऊन चालत नाहीत त्यांना मग तो स्व तसा असेल तर मग स्वतःचा व्यवसाय करणं हे मग म्ह तो असं राहतं की, म्हणजे आप आपल्याला टायमिंग ठरवायचं असेल तर मग स्वतःचा व्यवसाय करायचा आणि दुसऱ्यांच्या टाइमिंग वर जायचं असेल तर मग ते दुसऱ्याचं काम करायला जायचं असं आणि स्वतःचा व्यवसाय करायचा म्हटलं तर आता काय झालंय. कपड्याच टाकायचं झालं तर ते पण भरपूर झालेय. काय खाई
हो खूप झालंय आता म्हणजे खायची आणि म्हणजे हॉटेल्स आणि कपड्यांचे दुकान इतके झाले ना भरपूर
हा ठीक ताई आक्का ठीक आहे मी ठेवते नंतर करते अजून हा आहे ना तुम्ही निवात हा